हॅलो कामात होता काय? फोन-फोन करत होतो उचलला नाही म्हटल कामात होता काय?
हा हा थोड काम होत, म्हणून
हा हा हा हा हम्म बोला जेवला की नाय अजून? या लागलाय व्हय?
हा आत्ता चालू झालाय
हा-हा, हा- हा -हा तरी आज सुरुवात झाली म्हणा
सुरुवात झाली इकड.
हा-हा-हा
हम्म, आला मोठा मुलगा?
आलाय -आलाय आत्तास आणि ते काय मुल दोन हायत त्याच्याबरोबर आल्यात लगेच सॅक टाकलाय, ते बाहेर गेलाय.
होय
हम्म
खेळायला जात असतेल
खेळायला हाय इथच हाय रोडवरतीच हाय इथ बसलाय बाहेर जाऊन खेळतच
हा हा
तुम्हाला दोन कॉल करायच करूया म्हंटल तेवढ
होय
आली काय मग?
हं काय नाही बघा निवांत
हं, धनू मला म्हणाली, सहाळ्याचा आला होता म्हणून म्हटलं, किती तुम्हाला विचारूया म्हटलं, आणि काय मग?
काय नाही, बघ.
हं हं हं, बोला, जेवण झालं का?
नाही ना, अजून
हा.
तुमचं झालं?
नाही, अजून.
हं
एवढ्या लवकर कुठं? नाही, जेवत नाही एवढ्या लवकर. वेळानंच जरा नाश्ता वगैरे झाला.
हो हो, नाश्ता झालाय. आमचं पण वेळच असतंय जेवण.
हा हा हा हा! आणि काय म्हणताय?
काय नाही, बघा, निवांत तर. पाऊस चालू आहे बाहेर आपलं.
हा होय, पाऊस आता इकडे जरा कमी आहे, थोडा-थोडा पडायला लागलाय. थोडा थोडा थांबतोय पडतोय चालूच आहे.
इकडं जरा हाय, आता चालू झालंय. बघुया आता.
का मध्ये, आमच्या इकड भरपूर पडला, चार दिवस, चार-पाच दिवस पाऊस पडला. भरपूर पडलेलं, नदीचं पाणी पण पूर्ण वरती आलेलं. आणि परत, त्याच्यानंतर आठ दिवस एवढं ऊन पडलं की, परत आणि खाली गेलं पाणी.
हा, हा, हा, हा!
हं, त्याच्यानंतर आता कालपासून आणि जरा-जरा सुरू झालाय.
हा, हा, हा!
हं, हं, हं.
काय माहित, ओ बाहेर गेल्यात त्या, काय नाही, बघा बसलोय आपलं निवांत. दिदीचा , दिदीचा स्वयंपाक नी, आपलं. आपलं बसलोय
हा
हं
आणि काय मग?
काय नाही, बघा काय करायचं, आता पाऊस चालूय बाहेर, काय काम नाही, काय नाही. काही बोलल्या नाहीत, कुठं चालल्या त्या, आता एकदा पाहुणे यायला सुरुवात झाली. की मग काही नाही, मग दिवसभर वेळ मिळत नाही.
होय, कधी झालं ऑपरेशन मग?
ऑपरेशन झालं, एक आठ दिवस झालं होऊन ऑपरेशन.
हा हा, डिस्चार्ज, टाके वगैरे काढले.
नाही नाही, अजून मंगळवारी टाके तोडायची.
हा हा हा हा, आणि काय मग? कुठं, तिकडच केलं काय ऑपरेशन? सांगलीला हा हा हा
सांगलीलाच केलंय ऑपरेशन
हा हा हा, आता उठायला वगैरे येत ते मग ऑपरेशन
नाही नाही दोन माणस लागतात ऊटवायला त्यांना.
हा. ते पूर्ण बॅक कमऱ्याच आहे. कमरेचच आहे ना त्यामुळं हा झोपायला वगैरे असं येतय काय?
झोपते- झोपते पण ते जरा ऑपरेशन केलेलं असल्यामु
नेमकं कुठं ऑपरेशन केलंय मनक्याला मग, खाली पूरण आहे काय वरती वगैरे असं?
ते बरोबर आपलं पाठीचा हे आपलं कमरेचा म्हणका नाही म बरोबर मध्ये
हा मध्ये बरोबर, हा हा ह ह ह ह.....
तिथं ऑपरेशन झाले.
हा हा हा हा....
स्क्रू बसवलत ना?
हा हा हा हा.....
ह् त्याच्यामुळे ते जरा त्रास करतय
हा हा हा, जरा वेट आहे काय त्यांचं?
होय होय, नाही -नाही वजन पण आहे सोडा एवढं जास्त. साखरय साख शुगर आहे त्यांना.
हा हा हा हा...
हम्
ते शुगर जरा अस साखर वगैरे प्रॉब्लेम असला की त्याचा जर असं ऑपरेशनला हेच करतात जरा, कारण आमच्या पण एक सासूबाईंचं करायचं होतं चुलत ू न पाच
हम् हम्.
त्यांचा तरी बीपीचा त्रास आहे. साखर पण आहे त्यांना. सगळं आणि काय काय काय काय..... त्रास आहेत त्यांच मनक्याचं ऑपरेशन केलंच नाही डॉक्टरनी, ऍडमिट करून घेतलं पण करायला. आणि परत नाही म्हंटले त्यांची म्हणजे असं त्यांना झेपणार नाही औषध ऑपरेशन परत आणि पाठव त्यांच वजन आहे ना जास्त, चालायला येत नाही त्यांना व्यवस्थित, वय पण आहे जास्त ऍडमिट करून पण घेतलं आणि परत आणि नाही म्हटले, मग नको म्हटलं.
हम्म हम हम् हं......
हम्, आणि काय म्हणताय? हा पज होय, आता आज आणि उद्या दंगा आता.
होय.
आता आज आणि उद्या दंगा म्हण दिवसभर चालूच आज, ते शनिवार रविवार नको वाटतय.
अ बघ दिदी खाली, होय होय रविवार आले की अंगावर का
शनिवार होय शनिवार- रविवार चालूच असते दगा घरात.
हम्म, मग का?
आमच्यात एक तास तो मोठा आहे. तरी त्याच चालू असते. त्या लहान बारक्या उरोवर पण ते हे करत असतो. दका चालूत रे दोघांचा.
बाज चालू असत तो
हा कसा बारका हा नसला तर जरा निवांत तरी झोपतोय, हा असला की झोप पतचं नाहीं येतो
होयं
हां झोपू देतं नाहीं त्यांला असं करतं
हम्मं ह्यांची झोप झालेली असते आधीचं
होयं ह्यांची झोप झालेली असते आणि हां रविवारचं वगैरें घरी असलां की उठतं नाहीं लवकरं नऊ वाजतां दहा वाजतां असां उठतोय तो मोठा हम्मं नाहीं उठतं लवकरं बारकां तेएवढां उठूंन बसते रोजचं लवकरं
हम्मं बरं आहे
होयं बारं कां बं कामं नसते कामं नसते लवकरं त्यांच तो लवकरं उठूंन बसतो यांयायला शाळेलां जायचं असतं तो उठतं नाहीं अजिबांत लवकरं
होयं
हम्मं
होरांचं कसं माझां मुलंगा कायं तिकडचां आहे मुलंगी तेवढी आहे कीथ सोबतंय मुलंगा मुलंगा तिथं मुलंगी हायं खेळां लागली आपली आंता बाहेर पावसांत चालूंच आहे तिथं
तिथं मुंत नाहीं नां
नां नाहीं दमवत्यां मुलंगा शांत कायं मुलंगी लंय अंगऊव आहे इथल्यांच वेडवरं नां गं मुलंगा मोठां आहे
हां हां हां हं तो कितवीला आहे मुलंगा आंता म्हंटलं
चुवेला
आणि मुलंगी
मुलंगी अंगणवाडीलां आहे
हां हां हां
हम्मं
लहांन असतांत तीचं जमवंत्याचे जास्तं
होयं
हम्मं आंज गेली नाहीं कायं शाळेला
कायं नाहीं बसं
मुलंगी आंज गेली नाहीं कायं शाळेला म्हटलं
नाहीं तिलां घालो इकडे दिदीकडे आल्यांमुळे इथं कुठे शाळेला घालवायचं नां तिला
हां होयं तिकडे गेलांय नां तुम्हीं माझ्या लक्षांत नाहीं आलं
हां हो हो आहे थोडे दिवसं अजूंन
हां हां हां हां
हम्मं
हं आणि कायं मंग आंता प अशे शेतांतली कामांने असतील की पाऊस आंता यां लागलांय म्हटल्यांवर
आंता पाऊस पडल्यानंतर शेतांतली कामं चालूं झाल्या मंग जायलां लागतं तिकडं
होयं तोपर्यंतच राहांयला मिळणारं बघं
हम्मं परंत एकदाचं कामं चालूं झाल्यां येतं नाहीं राहांयला मिळतं नाहीं यायलां मिळतं नाहीं
हां
हम्मं
आणि काय म्हणताय?
निवांत हाय बघा. हम्म, बाकीची काम आवरली तुमची?
बाकीच्या आवरल्यात सगळी. आज आवरलो, मी जरास आज म्हटलं, आवरया जरासं हेला जरा टीव्ही बघत-बघतच जरा स धूनं, भांडी वगैरे केलं, त्याला टी व्ही लावून दिला. त्याला बघत-बघतच जरा लवकर एवढ्या नाही आवरत, मी त्याच्याकडेच जरा लक्ष देते. तोंडात वगैरे घालतोय म्हणून काहीतरी, खरं आज म्हण आपला जरा आवरूया, जरा फोन वगैरे करायचा. एवढं निवांत झालं की, मग काही प्रॉब्लेम नाही.
होय.
हम्म, म्हणून म्ह म्हटल मग जरास आवरूया, आमच्या हे पावसातच बसलाय, ते मास त्याच गळ नसतय काय, गळ तो मासे पकडत्याला ती कुठन आणलाय आणि दोन पोरं आहेत, दोन-तीन जण त्याच्या त्या माशा पा पाण्याच्या खड्ड्या बेशी बसलाय आणि त्यात टाकत बसलाय लात मास सापडणार असल्यासारख त्यात, काय तरी दुसऱे पोरांचा ऐकून.
हं, हं, हं, हं.
आणि काय म्हणताय?
काय नाय बघा, निवांत हाय.
हा, हा, हा, हा.
हम्म.
बोला.
चालेल, बाकी काय मग?
बाकी काय नाही बघा, निवांत.
हं, हं, हं.
आणि?
बघुया, मी संध्याकाळी तुम्हाला लावते कॉल ह्याच्यावर.
हा, हा, चालतय की, लावा की. संध्याकाळी तरी किती वाजता, कितीच्या दरम्यान लावणारा?
तुम्हाला वेळ कधी अस
नाही, आज जरास मला आज जरा जायचं, जेवायला बोलवले बाहेर. पाहुण्यांच्याकडे, मग संध्याकाळी मी तिकड जाणार, म्हणजे पाच वाज पाच वाजता जाणार मी तिकड, म यायला वेळ वेळ वगैरे होईल, दहा, साडे दहा पण वाजतील म्हणजे चूल चुलतीनेच बोलावले, आमचे सासरे वारलेले ना, मग ते दुख सां डायला म्हणून बोलवणार होती, ते दादाच ऑपरेशन झालं, म्हणून जरा वेळ झाला. मग, आता बोलवलय तिन, मग संध्याकाळी मग जाणार तिकडं.
होय?
हा, मग तेच नाहीतर काय असतोय वेळ मग संध्याकाळी. तरी पण मला तुमच कधी लागतं तेव्हा करा कॉल मला, मग मी सांगतो तुम्हाला मी कशात कामात असतोय का, काय असतोय, बघून तुम्हाला मी सांगतो तेव्हा काय ते. करा किंवा नाही करा, म्हणून सांगतो मी तुम्हाला. हा, म्हणजे जाणार पाच वाजता मी, खरं करा तरी पण चालते क सांगतो मी तुम्हाला करा किंवा नको ते. लागतय का नाही ते बघून हा. हा.
चाल
चालेल. हॅलो आणि एक थोड्या वेळान तुम्हाला एक पंधरा मिनिटांने करतो कॉल मी. आ. हा हा चालेल ठेवू काय.
हा हा.